येत आहे का आवा
हो येतोय.
हा हा थोडं आमच्याकड रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे
अच्छा, हा एक मिनट ह.
हम्म.
हॅलो हा बोला,
हा हा येतोय आवाज,
येतोय-येतोय,
हा तर आपण आज वेगवेगळ्या संस्क कृती बद्दल बोलू या आमच्या इकड जे चालतं ते मी सांगते तुमच्या तड जे चाल ते तुम्ही सांग आता आलेटस म्हणायच गेलं ना तर आमच्या इकडे धोंडे जेवनाच खूप फॅट आहे बर का म्हणजे ग वरी देखीलला बोलून धोंड्याची देतच असतात आणि ज्यांना नाहीय बोलव त्यांना जरा कस तरी वाटत अरे आपलं नाही बोल हच झाल त्यांचं झाल असं य तर नाही म्हणजे खूप-खूप आहे घरोघरी चालतय ते धोंडे जेवणाच
अच्छा हा, आमच्याकडे ना म्हणजे ते अधिक मासाचं पहिल्या पहिल्या वर्षीच असतं आमच्या इथे, माहेरी,
असं आहे का नाही आमच्या जेवढ्या वे अधिक मास येत ना तेवढ्या वेळ करत राहतात चांगलं असत चावायला दान चग अस चग अस करतात माझ्या आजीचा एक क ते माझ्या आजीचं खूप वय झालेले आईची आई आहे ती तर ती प्रत्येक म्हणजे आता तिचं खूप वय झालं गे धोंडे जेवणाला पण त सारखे म्हणाय आता पुढच्या धोंडे जेवणाला मी आहे की नाही आहे की नाहीे जेवणा पण दान के आणि ह वस पण हा म पण चालेल ना तस तिला अस वाटत कि मी पण बवावं पुढच्या धोंडला मी आहे की नाही आहे आणि असं करून तिने परत या वर्षी पण केलं दोन तिच्या
अरे वा
म्हणजे असं प्रत्येकाला वाटत क क आपण पण करावं आपण पण करावं माझ पण म्हणजे माझं पण होत आणि माझ्या नंदेला पण आम्ही घरी बोवलं होत तर त्याच्यामध्ये कशी प्रथा असते ते मी एकंदरीत तुम्हाला सांगते. जेवणा, ज्या वळेला वान द्यायचं असतं मग त्यावेळेस काय करायचं त्यांना आमंत्रण करायचं आणि जेवणामध्ये पुरणपोळी ही ठरलेली असते आणि धोंयाचा मान मेन असतो. म्हणे आपली कनिक असते ना हो हो हो हो, पुरणपोळी सोबत आमबज पण असत कुरवडी ते सगळं असतं त्यासोबत आणि ते धोंडे करतात ेशल बर का ोंडे त्या धोंड्यामध्ये पुरण भरायच आणि ते तळायचला खायला द्यायचं असतं,
हो अच पण मग त्याच्यात माझी एक मैत्रण सांगत होती त्याच्यात अस फसवतात पण का काहीतरी वेगळं लपून ठेवतात असं पण असत का
ण आमच्याकड नाहीर कुठे कुठे अस कोण कोण मीठ टाकतं कोण कोण जर का जावायला कायांधायच ना तर कुठे अंगठी म्हणा किंवा सोन्याच मनिहा ते ठेवतात. मग एक एक घास हा आम्ही पण तसं करत असतो त्यां घरच्या सगळ्यांना बच आणि जेवण वगरे कर आपल्या त्याच्या नी जेवढ करण हाईल तेवढ फक्त सोन नान करत कपडे तर कंपलसरी असत आणि आपआपल्या हेच्या साठी सोनं ना देत कोण नाही देत आणि मुलीला पितळेचे पाच भां असतात कंपल्सरी,
हो का म्हणजे जावयाना द्यायचं वेगळं पण मग असं काय चांदी ती वस्तू द्यायची असं की काय
आता काय झालंय सोनं बघताना किती महाग झालेय मग कोणी कोणी चांदीच्या वस्तू दिलेल्या आहेत. कोणी कोणी म्हणजे सोनं टाळलंच आहे क्वचित कोणीला सोनं दिलंय चांदी पण खूप महाग झाली हम्म पण दिलेय बऱ्याच जणांनी मग ब्रेस लेट म्हणा, चैन म्हणा
चैन बरोबर किंवा दिव दिवा देतात
हा दिवा पण देतात कोणतीही वस्तू आणि पितळेच्या पाच वस्तू द्यायच्या मग कोणत्या पण त्याच्यामध्ये ताट, तांब्या, करंडे माझ्या मम्मीने मला पितळ्याच ताट दिलेलं आहे बरं त्याच्यामध्ये करंडे दिलेले, घंटी दिलेली
अच्छा हा हा.
साड्या, ड्रेस अस केलेलंय. आम्ही तर तिघी जणी आम्हाला तिघींना कराव लागत तिला
हो बघ म मग एकाला करून कस चालेल म तुला नंदा असेल त्यांना पण तुला करावं लागलं असेल ना? तीन नंदा असेल दोन नंदा असेल
हा त्यांना पण केलं ना आम्ही. हो हो. आणि आमच्या इकडे नाही पुरषोत्तमपुरी म्हणून देवस्थान आहे बर का ते खूप खूप जुनं आहे अ तिथं ह्या महिन्या जातात म्हणजे असं म्हणतात की एरवी ते उघडच नसतं मंदिर फक्त या महिन्यामध्ये म्हणजे त्या देवाला जायचा मानच आहे ते पुरुषोत्तमपुरी माजलगाव साईड ला ते मंदी
म्हणजे म्हणजे विष्णूचं मंदिर का?
हा हा हा खूप लांबून लांबून लोक येतात बरं का कारण ह्या महिन्यामध्येच फक्त ते मंदिराचा दार उघड असत.
अच्छा, मग तुमच्या इथे तुमच्या गावातच आहे का ते मंदिर?
अ नाही मी बीडला असते ना माझलगावला आहे ते.
हा.
पण आम्ही इथून जातो त्या मंदिरामध्ये माझलगाव म्हणजे बीड जिल्ह्यातच माजलगाव तालुका आहे माजलगाव गावाच्या थोडं पुढं गेलं ना तीन किलोमीटरवर आहे बघा पुरुषोत्तम पुरी, हा. ते खूप म्हणजे असं खूप जुनं मंदिर आहे बरं का त्या मंदिराचा खूप मान आहे या महिन्यामध्ये
अच्छा म्हणजे पूर्वी पुरातन काळातले मंदिर अस आमच्याकडे जसं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे तसं.
हा हा तसच आहे बघा लोक ना आमची इकडून पाशे गाड्या करून करून जात असतात त्या मंदी रामधे
ओके पण मग एरवी बंदच असत
हा ह्या ह्या अधिक महिन्यातच ते सुद्धा महिन्याभरच असतं ते उघडं
अच्छा म्हणजे मग तेव्हाच लोक जाणार ना
हा आणि त्या मंदिराच्या ना मला तीन वर्ष बघायला पण नाही भेटत आणि मंदिराच्या च्या पाठीमागच गंगा नदी गेलेली ना मग त्या नदी मधे अंघोळ करायची आणि नंतर नंतर मग दर्शन घ्यायचं असं आहे. हो, खूप छान आहे म्हणजे जास्त नस पण तरी असतं असतय पाणी माजलगावला डॅम असल्यामुळे आहे बघा पाणी
आणि तुमच्या इकडे तर जरा पाण्याच हेच आहे ना म्हणजे त्या भागात
हो हो हो जास्त म्हणजे बऱ्याच जणांचे बोर ते आटातात इकडे पाऊस पाऊस मुळात कमी असतो ना त्यामुळे पावसाच्या अर् या वर्षी बघा ना पावसाचा अजून पत्ता नाही.
हा हा ना तुमच्याकडे पडला ना पण तरी
नाही ना आमच्याकडे नाही झालाय अजून पाऊस
हो का मला वाटतं त्या भागात पडला का
नाही नाही आमच्याकडे नाही अजून झालाय पाऊस वातावरण सुद्धा नाही आहे अजून खूप ऊन ये
अच्छा मग तुम्ही जाऊन आले का
हो आम्ही जाऊन आलो हो झाला आम्ही जातोच आवरच आमच्याकडे ते एक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नाही काय माहिती अ इकडे मांजरसोबा साईड ला एक आहे बघा मंदिर हम्म त्याच आता मला नाव माझ माझल गावला ना इकडे मांजरसंपा साईड ला एक मंदिर आहे मला त्या नाव नाही आठवत ते पण खूप फेमस आहे ब ह् काय हा हा मला आता नाव नाही नाव आठवतं मी तुम्हाला सांगत
पण म्हणजे ते पण आत्ताच उघडतं का फक्त
नाही नाही नाही नाही ते असत बारा महिने असत माऊली चा आकरवाडी बघा माऊली महाराज
अच्छा म्हणजे मग म्हणजे संत होते त्यांच्यापैकी कोणी
हो हो हो हो हो हो हा त्यांचंच मंदिर आहे माऊली महाराज म्हणून आहेत बघा त्यांच आहे ते तिथं मंदिर आता त्यांचे पुढे पुढे वारसा नाही का ते चालवतय ते त्यांना पण असे देव प्रसन्न होते असं म्हणताय
अच्छा पण मग ते मंदिर त्यांचंच आहे का तिथ देवाची मूर्ती आहे का त्यांचीच का काय
नाही नाही त्यांचच आहे त्याची समाधी आहे ना माऊली महाराजांची
अच्छा म्हणजे मठ सारखं आहे
हा ते माऊली महाराजांच्या काळामध्ये असे म्हणायचे कि जर का ते कीर्तन करत असतील ना एटटाइम दोन तीन गावामध्ये ते लाइव कीर्तन चालू असायच सांगात कोणी म्हटलं ना आमच्या इथं माऊली महाराजांच कीर्तन आहे कि असं समजायचं की त्या दुसऱ्या गावात सुद्धा त्यांच कीर्तन चालू आहे
अरे बापरे
ह असंय आणि असं म्हणजे ते अ अन्नधान्य इतकं इतकं ते घेता येत ना म्हणजे बारा महिने चोवीस तास तिथं अन्नदान असतं आणि कमी कसलच पडत नाही
अच्छा म्हणजे म्हणजे असं जेवणच असतं तिकडे
हा प्रसाद सारखा असतो असं नाही कोणता तरी सण आहे किंवा एखादा कोणता तरी दिवस आहे त्याच दिवशीच्या वर्षभर तुम्ही कधीही जात तिथं जेवायलाच अस
नव्हत वगैरे
आहेत तिथं लोक आहेत बरेच असे आणि लहान तर एवढं येत आहे ना अक्षरक्षा गाड्याच्या गाड्याच असतात तिथं आणि तिथं ना एक किस्सा तुम्हाला सांगते म्हणजे मी पण अस ऐकूनचे एक म्हणजे तिथे जर का धान्य येत असेल आणि त्याच्यातल जर का काही म्हणजे अस चोर ना तरी पण ते लगेच निरोक्षेतवर का
म्हणजे काय काय ऐकू नही आल मला मी
एकदा वाटत ते ट्रक ती साखरेची आता लोकांना वाटल असल ना एखादी कोणी जर काम काढून घेतली तर काय फरक पडतो कोणाला कळणार हाय हा तर एकदा असा किसा घडलेला कोणीतरी एक साखरेची गोणी काढून घेतली होती तर त्याला नंतर ते योगं हे झालं ना त्यानी नंतर ती मनाने सांगून त चिथ
अ ह ह
आल आहे म्हणजे अ खूप वैशिष्ट्य आहेत अशे वेगवे
म्हणजे शनी शिंगणापूरला कसं चोरी होत नाही कारण तिकडे दारं वगैरे उघडीच अस असं म्हणतात ना की तिकडे पण दरवाजा ना कड्या वगैरे नाही तिकडे काही चोए वगैरे येत नाही चोरी होत नाही
हो कधीच नाही तिथे दरवाजेच नाही असं म्हणतात ना तसंच आहे मग इकडेण. खूप दान येत आणि कोणाला अशी इच्छाच होणार नाही त्यातलं काही तरी घ्यावं म्ह आता आम्ही पण जातो ना असं भाजीपाला ते सगळं यत बर का कोण पण देत आता ज्याला त्याला प्रसन्न झाले आपली काही म्हणजे इच्छा वगैरे पूर्ण झाली कि प्रत्येक जण मनानेच करते ते हम् हा हा तसच आहे बघा आमच्या इकडे
अन्न छत्र कायम चालू असतं म्हणजे
कायम कायम बारा महिने चोवीस तास चालू असत
आणि त्यांना मागायची पण गरज नसेल पर आपापच कोणी ना कोणी आणून देत असतय
कधीच मागायची गरज नाही आणि इतकं असत ना खायला पण असं व्यवस्थित आणि भरपूर पुर अरतकधी जरी गेलं
एकेका ठिकाणच्या किती वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात
हो आता आपला टाइम झाला
हो दोन मिनिट दोन सेकंड दहा पाच सेकंड चालू आहे वाटतं चालू